होय तुमच्यातलं घेत नाही मी तेल.
हॅलो
हॅलो
हा
काय चहा पिला.
चहा प्यायले होय तुम्ही.
ती मी पण प्यायलेय बघा चहा. गवती चहा तुळशीची पानं, त्यात लवंग घालून चहा केलाय.
हम् हम्म
हम हू तुम्ही पण काढा - करून पिशिला का नाही.
होय प्यायचा आता थोड्या वेळानं. ते आलं घालून चहा प्यायलोय जरा. हू
हम्म आणि काय आवरलं स्वयंपाक.
होय स्वयंपाक झालाय.
हम
आवरायचं बाकीच कपडे, भांडी जरा दवाखाण्यात जाऊन येणार हाय.
कणकणी आल्या ना.
हम्म कणकणी पण आल्या आणि- तिकड त्यांचा पाय पण दाखवायला जायचंय जरा.
हा हा. कुठं बांमनोळीला? हम्म हम्. आज काय पाऊस नाही येणार आज ऊन पडलंय खरं.
जरा वातावरण वाटालय पण थोडं थोडं इल.
हम्म
मधीच कसला चार दिवस पाऊस,
आता वीस तारखेपासून हाय म्हण आणि ओ,
हाय व्हय?
हा वीस तारखेपासून मग तोपर्यंत जरा हवा बदलणार की वीस तारखेच्या आधी.
होय बदलणार की,
हा.
हम्म होय. काय केलाय स्वयंपाक?
स्वयंपाक भाकरी, भेंडी ह बटाट्याची भाजी.
हम्म
आता आमटी तेवढी करायची हाय.
हम्म
आणि जरा खिचडी भात करायच म्हणते. गरम गरम जरा हा ती लवकर गेली तेन डबा नेल्या त्यामुळे लवकर आवरलय.
हा हा.
लवकर गेली ना कारण शाळेत जायचंय तिला लगेच नऊला.
हम
आणि पहाटे उठलोय मस्त खर मग ते काय बोलतच बसले दोघी जण पाच वाजल्यापस
न बोलालागलोय आणि अकाउंट नंबर टाकायचय ते तेच कराय लागल, आणि ब बोलायच पण झालं ना रात्री पण याला कामास येऊन परत मग सगळं आवरूस तर ते स्वयंपाक तेन आवरूस तवर फोनवर बोलणं झालं दोघींच तिथं तिथं माझ माझं मग दोघींना घे म्हणून वेळ मिळाला जास्त पहाटच ऊठुन बस
ते बोललाय.
आणि त्यांच मिस्टर म्हणत्यात पहाटच उठून बोल पहाटच उठून बोल म्हणजे एरवी मी संध्याकाळच तेन फोन वगैरे केल्यावर बोलनार बोलत बसलो नाही जास्त वेळ मला म्हणत्यात पहाटच उटायचं आणि बोलत बसायच रात्रीच व उसरपर्यंत बोलत बसाय नाही आणि आज खरोखरच पहाटच उठून बोलत बसलोय.
मिस्टर म्हणार ऐकल माझं काय
आज पण त्यांचं ऐकायला नाही म्हणजे आम्हाला जागच आली नाही दोघींना.
हा- हा.
आणि बसले मुल ते गप्पा मारत.
हम्म.
कराय लागलेत.
हम्म. सासुबाई करत्याते.
हम्म. मी नाही कधी करत.
हा. आज काय अमोशा.
हा.
आज सुट्टी असते काय?
ऊन पण कमी आहे जरा.
होय. सुट्टी असते काय म्हणलं आज?
होय.
हम्म - हम्म.
सासू बाई नौका. होय. शेतातल्या कामासून सुट्टी असते आज.
हा- हा.
कारण स्किमच पाणीज बंद असत ना.
होय.
शेतातला.
हम्म.
तरी लायटीच आणि कनेक्शन ह लोड शेडिंग कमी झाले म्हणून बर.
होय. पहिला किती लाईट जात होती हो.
लाईट जायची आज मंगळवार मोबाईल चार्जिंग हो का नाही होत. ते कोण करत लाईट जात्या काय लाईट जात त्या काही असंच वाटाल तर तर आता कमी आले म्हणजे.
पहिला हे दहा बारा वर्षाच्या आधी किती लाइट जात होती लोडेडिंग तेव्हा किती असायचं.
होय.
संध्याकाळी सहा ला गेली की रात्री अकरालाच लाईट यायची.
सहा- सहा तास बारा -बारा तास असायचं ना. आठवड्यात ना तीन दिवस सहा तास जायची परत परत दुसऱ्या आठवड्यात बारा तास जायची. बारा तास नव्हत जास्त जात मळ्यातली लाईट जायची बारात
हा चार तास पाच तास अशी जात होती.
हम्म.
हम्म.
नंतर- नंतर तीन तासावर आलं. म आता काही नाही जात.
आता नाही जात हम्म.
काय करलेत तुम्ही?
काय नाही बघा माझं पण स्वयंपाक झालंय आणि देवपूजा करायला देवपूजा करून घरून जायचं.
हा
आज तर अमावश्या
हम्म आज खरी आहे ह नी
होय
नारळ पडतोय का नाही
अ नारळ फोडतोय की
हम
नारळ फोडून दही भाताच नैवेद्य दाखवतोय.
हो आमच्यात पण असते, दर अमावशाला दोन असत्यात.
हम्म
नारळ
नारळ आमच्यात काय तुम्हाला
हम्म
आमच्यात घरात एक फोडत्यात गाडीला एक फोडत्यात, दुकानात एक फोडत्यात आणि रानात पण म्हसोबाला एक फोडत्यात
हा हा दर महिन्याला
दर महिन्याला नारळाचं झाड लावलंय आम्ही दारात.
येतात का मगं नारळ तेच
होय येतात की
हम्म हम नाहीतर आता श्रावणात बघा किती महाग हुत्यात.
होय महागले आता नारळ तीस रुपये शिवाय नाहीत नारळ आता पहिला तेरा रुप चौदा रुपयाला नारळ येत होता
होय होय
आता का आहे सगळं सात रुपयला तुमचं लग्न किती साल ला झाले दोन हजार सात ला
हम
आमचं पण दोन हजार सात ला झालं
हो हो मग तुमच्या लग्नात काय केलता मेनू जेवायला
आमच्या लग्नात होते की जिलेबी, मठ्ठा, मसाले भात
हम्म मग त्या वेळेच मोठ्यान लग्न असणार ते मग
होय त्यावेेळेस तर मोठ्यानच लग्न ते
म्हणजे आमच यादी में शादी झालत ना हा
हा हा
शिरा, भात, भाजी आमटी एवढं केलत जेवण
हम्म हम
मग तुमच्या तुमच्या लग्नात मोठठा होता जिलेबी होती म्हणल्यावर भरपूर माणसं आली असणार.
मग भरपूर होती.
हम्म हम्म मग तुमच्या गावची किती वराढ होतं.
इथले होते की आमचे भावकी सगळी होती.
हम हम
भाऊकी परत बाकीचे मित्र तेन व्हते
ह तुमच्या माहेरचं आणि सासरच मिळून असं किती होती माणस
तर तीजी झाले असणार एक पाच साशे झाले असतील आमचे तिथं भर होय, आमचे म्हणजे आमच्या तिकडचे मामांचे तेनक नाय मित्र, आणि आमच्या मामा समाजाचे तेन अध्यक्ष होते ना.
हम.
म त्याच्यामूळ भरपूर अ जण आलतेत.
हो हुं.
हम्म, माझ्या लग्नात आयेर तर एवढं आलते लई आलते.
काय काय आलत?
आयेर ते, आता पण म्हणजे मला जेवढं द्यायचंय तेवढं दिलं की.
हम् म्हणजे त्यावेळी कस असं प्रेझेंट जास्त नव्हतं ना घड्याळ द साडी, कपडे, ह डगगा. बादली, पिंप.
आसलच की वो हां पिंप फोटो एकादा फॅशन वाटायचं आता फोटो न्हीऊ वाट त नाहीत.
आता
काहीच नेत नाही. पाकिट केलंत करत्यात उलट. आनं ते बरं पण पडतंय खरं पाकेट केलेलं माणसाला पैशाला मदत होते ना.
होत्या होय वस्तू गणी आता साड्या बिड्या पहिल्या घेत होती. श्राद्धाच्या कार्यक्रमाला पण तेच, आणि लग्नाच्या कार्यक्रमाला पण तेच. फिरवून फिरवून त्याज याला एक साडेसात
फिरायची. आणि आता कस पाकेट यायची पाकिट केलं कि माणसाला पण बरं पडतंय ना कुठ तर पैसा जात त मग हे काय घ्यायची वस्तू आणि घरात ठेवायचे असं होतंय.
हम्म, आणि ऐकऐक वस्तू डबल डबल होत्या.
डबल, डबल, चौबल, चौबल, होत्या आता डबा असल्यावर काय पण डबे काढणार आहे वापरायला परत नाहीच की
हम्.
परत आणि ते ठेवूनच तस सगळं.
होय.
पोटमाळा भरायचे.
आणि घासयच कधी ते?
आणि घासायचं कधी.
आणि ठेवून पण काय उपयोग नाही त्याच्या एवढ्या डब्यातनी आपण काय काय भरून ठेवणार आहे सांगा की?
काय काय भरून ठेवणार आहे. काय ते दिवाळीलाच काय त्याचा जास्त उपयोग होत असेल तेवढाच ते.
अनं दिवाळीला तर चार पाच डबं जास्त झालं.
होय. आनि काही उपयोग होतय हाय रोजच एक दहा अ म्हणजे पाच सात डब चालतय.
हा.
परत काय तवा
होय. म पैसे कस कायतर उपयोगाला तर होत्यात ना.
उपयोगाला होत्यात. कुठलं काय तर म्हना एखाद कार्यक्रमाचं देणं घेणं